टायमिंग झाला त्याच्यामुळे ठेवले मी
नाही नाही काही नाही काही नाही माझ पण मला पण ऍक्च्युली ते समजलंच नाही आपल्याना बोलायच होतं ना
हा हा बोला की आता
परत परत त्याच्यासाठीच
हा आणि आणि काहीतरी वेगळं असेल तर सांगा आणि कुठल्या आणि कुठल्या कुठल्या तुम्ही उपक्रम वगैरे असं केला आहे का? किंवा कुठं बाहेर वगैरे जाऊन म्हणजे असं माहिती वगैरे देताय तुम्ही
अ म्हणजे आम्ही वृक्षरोपण वगैरे असं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी
हा हा म्हणजे तुम्ही तुमची सोसायटी सोडून किंवा एक
आम्ही सोसायटी सोडून सुद्धा वृक्षरोपण करत असतो. एखाद्याचा वाढदिवस असला की आम्ही त्या वाढदिवसानिमित्त अ म्हणजे आम्ही किंवा त्यांच्या हस्ते आम्ही ते वृक्ष लावतो. सगळे मिळून आणि त्यांना सांगतो. की बाबा हे तुझ तुनी लावलेलं आहेस झाड त्याच्यामुळे तुला ह्याची झोपा उपासना तुला स्वतःलाच कराय ची अस हा जस आपल्या घरातलं लहान मुल वगैरे आहे.
हा हा हा हा
हम्म हम्म
मग एखादं झाड लावणं पण खूप चांगलंयं हे पर्यावरणासाठी आता वाढत जाणारे जंगल तोड किंवा अगोदर भरपूर असं मोठमोठीे डोंगरं किंवा मोठीमोठी झाडं होती. पण तसं आता कुठं बघायला पण मिळत नाही सगळीकड वृ क्षतोड करून तिथं मोठी मोठी इमारत किंवा कारखाने असं उभा केलेत. त्याच्यामुळे ते प्रदूषणचं प्रमाण पण वाढत आहे. त्यामुळे वृक्षारोपण खूप महत्त्वाचं आहे. होय. आपल्या परीने किती होईल तेवढं करायचं.
हम्म हं बरोबर असंही त काय होत झाडे आपल्यासाठी म्हणजे आपल्या आपल्यासाठी तर गरजेचे आहेतच पण तसं पर्यावरण म्हणजे आपला निसर्ग जो सं तोल राखण्यासाठी त्यांचा खूप मोठा म्हणजे वाटा आहे. असं
हो हो होय होय प्रत्येका कीमान वर्षी तुनं किमान दोन कमीत कमी दोन झाड तरी लावलीच पाहिजेत.
हो हो तेच तर
हो आणि फक्त लावून लावून गरजेचं नाही त्याची योग्य निगा राख ण पण गरजेचं आहे. त्याला वेळोवेळी खत पाणी देणं पण गरजेचं आहे. म्हणजे नाही की बापा फक्त लावलं नाही. असं पण नाही करायचं. व्यवस्थित त्याची काळजी पण घेतली पाहिजे.
होय ना.
होयं.
म्हणजे जेणेकरून लावलेल्याचा काहीतरी फायदा होईल किंवा भविष्यात जाऊन काहीतरी त्याचा उपयग योग चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. या साठी
होय होय होय. असे तर आपल्याला काय बोलतात अ काय बोलतात अन्न वस्त्र निवारा- ह्या तिन्ही गोष्टी आपल्याना त्याच्याकडूनच मिळता हो आणि ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडूनच निसर्गातूनच मिळतात.
हा हा ते पण आहे की,
बरोबर ना त्याच्यामुळे आता तर अ काय बोलतात की डेव्हलपमेंट साठी झालेली जी वृक्षतोड आहे. तर ती भरपूर प्रमाणात झालेलीये. थांबली तर पाहिजेच पण कसं अ तस तर म्हणजे की क कारण काय कसं वाढतील लोकसंख्या अ त्याच्या त्या त्या त्यानंतर त्यांच्या ज्या गरजा त्या पण वाढल्या गेल्या. त्याच्यामुळेे जे उद्योगीकरण वगरे हे डेव्हलपमेंट वगैरे होत आहेत तर ह्याच्यासाठी मग कस म्हणजे वृक्षतोड किंवा रस्ता वगैरे ह्या सगळ गोष्टी सा वृक्षतोडा म्हणजे खूपच जास्त मोठ्या प्रमाणावर झालंय पण एक मग आपण ह देशाचे नागरिक म्हणून आपलं पण म्हणजे काहीतरी आपल्या समाजामध्ये कर्तव्य आहे हा म्हणून त्यासाठी आपल्याला प्रत्येक हो आपली जबाबदारी आहेच ते त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरातून जेवढे मेंबर असतील त्या मेंबरच्या दरवर्षी तेवढ त्या मेंबर नावाखाली किंवा त्यांच जेव्हा जेव्हा वाढ दिवस असे तेव्हा तेव्हा वृक्ष रोपण करून आणि त्यांची निगा राखायला पाहिजे असं म्हणजे त्याला जोपासायला पाहिजे कारण की ते वृ श सुद्धा आपल्या लहान मुलासारखाच आहे जर आपण त्याला हा आपण जेवढी त्याची काळजी घेऊ तेवढं ते मोठं झालं आपल्याला तेवढंच ते फळ, छाया हे ना देणारच हो. आणि आणि सध्या तर ते काही इंध इंधन वगैरे ह पण आता सध्या टंचाई अ म्हणजे टंचाई नाही आपल्याना दिलेलं आहे पण पहिल्यापेक्षा कमी झालेला आहे अस तर मग हो मग त्याच्यामुळे जे झाडाच्या ज्या मृत फांद्या वगैरे असतात. त्याचा आपण वापर आपल्यामध्ये जे इंधन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करू शकतो म्हणजे कधी कधी आपण म्हणजे आपला स्वयंपाक बनवण्यासाठी पण करू शकतो.
हम्म आहे आहे होय.
होय. आणि प्लस झाडांचे तर भरपूरच फायदे आहेत हे तर सगळ्यांनाच माहित ती त्याच लाकूड पान फळ फुलं सगळ्यांचा आपल्याला
ते अवयोग काही ना काहीतरी उपयोगासाठी येतोच
होय होय येतोच येतोच आणि बोलतात ना कि निसर्ग निसर्गामध्ये झाड हे खूप महत् महत्त्वाची भूमिका ब बजवते त्याच्यामुळे निसर्ग आहे म्हणून आपण आ होत म्हणजे हो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीव असून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिक पणे सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यास करायला पाहिजे तसं. हां ना.
आहे आहे बरोबर आहे.
अरे बाकी तर अ म्हणजे काय बोलतात झाड तर आहेच आपल्या काय बोलतात एक आपलं अ जीवनाचा तो भागच आहे.
हां.
शिवाय एक विचार केला
होय होय झाडं आहेत म्हणजे ते आपल्याला ऑ ऑस्किजन देत
हो ऑक्सिजन देतातच अस म्हणजे म्हणून सांगितलं की आपण त्याच्या शिवाय जगू
जगू शकत नाही होय-होय ते मात्र खराय सोडा
होय-होय,
म्हणून माणसाला त्याची किंमत नसते पण जेव्हा आपण दवाखान्यात ते विकत घेतो तेव्हा त्या ऑक्सिजनची खरी किंमत कळते,
कोरोना काळात त्याची आपल्याला खरीच खरी म्हणजे एकदम किंमत कळाली कि ते जे ऑक्सिजन आपल्याला फ्री मधे मिळते तेच आपल्याला ऑक्सिजन
निकट घ्यायला लागते होय तेव्हा खरी माणसाला, म्हणजे असं वृक्षांची किंवा मग ऑक्सिजनची खरी किंमत कळते
होय होय तेच आणि हे तर कोरोनानी म्हणजे दाखवलेलंच आहे. बघत ना कि निसर्गामधूनच ह्या सगळ्या गोष्टी, ज जे पण येणारे जे, अ म्हणजे रोगासाठी जे निसर्गामधून काही मिळणारे जे रोग आहेत हे ह्याला पण कारणीभूत हा माणूसच आहे किंवा कारण की कसं आपल्या निसर्गामधलं भरपूर म्हणजे जसं वृक्ष तोड आहे ह ना हेच सगळ्यात मोठं कारण आहे.
हा-हा
तर त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे येणारे जे रोग आहेत. कारण की कसं आता जिथे ह्या वर्षी पण किती, तरी ऊन वाढलेलं
होय-होय ह्या वर्षी भयंकर ऊनय आता बघा की पावसाळा चालू झालाय जून पासून पावसाळा चालू होतोय पण पावसाळा नाहीय अजून उन्हाळा असल्यासारखंच वाढत ते तेवढं भरपूर ऊन पडायला लागलं नाही नाही फक्त तर एक दोन वेळा पाऊस पडून गेलाय
होय आणि त्यात आपण बघतोय रोज रोज टीव्ही मध्ये, ते रोज रोजच्या ज्या न्यूज य पाण्या संदर्भात हे ना लोकांना खरंच कुठे गावोगावी किंवा काही काही सोसायटीमध्येध्ये पण म्हणजे पाण्याची किती टंचाई भासेल म्हणजे खूपच हो ना कुठे कुठे तर लोक लोकांना पाणी सुद्धा मिळत नाहीये प्यायला तर का हे स सगळं असं होत.
ते सगळं वृक्षतोड केल्यामुळेच की त्याच्यामुळे पावसाचा पाऊस कमी झालाय, आणि पाऊस कमी झाल्यामुळे नदीयामध्ये वगैरे पाणी साचतच नाही त्याच्यामुळे मग पाणी टंचाई खूप प्रमाणात वाढत आहे.
कारण की जी अ वृक्ष वृक्षामुळे काय होत माहि त्यां मातीला जी पकडून ठेवतात आज त्या गोष्टी होत नाही आणि म ती अ जेव्हा म्हणजे वृक्ष नसल्यामुळे ह ना म ती पकडून ठेवत नाही ना आणि मग पाण्याचा निसरा जो राहतो तो खालपर्यंत होत नाहीे अस
होय-होय त्याच्यामुळे मग पाण्याची टचाई सुद्धा निर्माण होत आहे.
हो म्हणजे बोलतात ना, कि निसर्गाचं जेव्हा संतुलन बिघडतं त्याच्यामुळे मग भरपूर काही असं जसं अ जे बाळ वगैरे येतात ह ना, बाढ आहे त्याच्यानंतर भूकंप सारखे ज्या आपत् ते निसर्ग निसर्गामुळे होणार आहेत आपत्ती आहेत वाढत चालले होय आणि जे वायूंद्वारे वेगवेगळ्या जे आजार आहेत ते आजकाल जास्त म्हणजे हे होत चालेत पसरत आहेत हे ना
आहे सोडा अनेक माणसा अनेक आजारां सामोर येत जावे लागत आहे
हा हे सगळं त्याच्या मा कारण की निसर्गाचा अ जो समतोल आहे तो बिघडत चाललाय ना होय असस आहे
त जबाबदार आहे
हम्म आणि आज आज आजकाल कसं होतं की जे मोठे मोठे गाव वगैरे होते मोठे छोटे जे गावं होते जसं काय आता तु रूपांतर आता शहरामध्ये होत चाललंय बरोबर ना तिथलं डेव्हलपमेंट साठी झाड तोडली गेले हो हो हा हा चालेल चालेल ह